हॅलो-
हॅलो हा येतोयं का आवाज?
येतोय! येतोय!
हां बोलाकीं ओ जेवण झालं?
झालं झालं तुमचं झालं का?
झालं.
हां हां काय करताय?
होय, काही नाही बसलोय काय करायचं आता.
हं हं तिकडे वारी वगैरे येते का?
होय तिथ नर सिंहवाडीच्या इथे येते बघा नरसिंहवाडी इथूनच जातात नाही जात त्या वेळी किंवा येत वेळी पण येतात लोक.
हा हा हा मग आता येऊन गेली असेल काय.
हा नाही काही लोक येऊन जातात किंवा काही लोक ग ज येते वेळी मग अ इथं दत्ताला येऊन जातात मग अस ह गर्दी पण तरी पण आता गर्दी आता इथन पुढं गर्दी असते भरपूर. वारीची लोक येतात हिकड आणि हिकड हां! आणि कस अं सगळे देव हे ते क सगळं करत जातात नायी पॉइंट चालत जाणारे लोक असत्यात ते. हुं वस्ती -वस्ती करायला त्यांना इथं बरं पडतय नाही इथं कसं ब- अं भक्त निवास पणायं परत हिथ हेला- पण अं मंदिरच्या इथं पण जागा आहे भर-
हम हम हम पाणी पाणी कमी झालेयनां तिथलं आता?
होंय होंय पाणी कमी झालें.
हम हम तेच ना पाणी आलं होतं ना मध्ये.
तरी पण होय! आता तरी पण आता उद्या परवापासून आणि पाऊस हाय म्हणा लागलेत.
हम त्यावेळी आणि काय सांगता येत नाय.
तब्येत बी- बिगडली की काय?
नाही एकदमच ठसकाआला.
हां हां-
हां तेच म्हणलं वारीच- चेंज आहे होय इकडे पण आली होती काल ते दिंडी सोहळया मधे- तर तिथे पा अस त्यात नां ते जरा काहीत खायला करून द्यायचं त्यांना असं.
आं होय होय नाश्ता चहा द्यायला लागतोय ना त्यांना आपल्याला तेवढंच- - तेवढं होय आणि आपल्याला पण आ सेवा करायला भेटतेयंनी आणि आपण कुठे चालत- - वगैरे जातो वारीला त्यानिमित्ताने इथल्याइथं दर्शन तर होतय.
तें होय ते छान वाटतय पण त्यांच्यासोबत थोडं ते घालवलेले क्षण.
होय.
मस्त छान वाटतय. म त्या आता काही शाळेत पण चालू असते ना वारी वगैरे. होंय होःय करतोय की.
तेच आम्ही पण करतो मग.
हां सगळे करतात. उपवास तो हं एक आणि आता प- हां तुमच्या तिकडे कोण जातेयं का वारीला काही नाही.
नायी पहिले जात होते चालत आमं- सा-सासूबाई तेन जात होत्या आता ते येवू- आता त्यांना होत पण नाही नाही चालत जायचं म्हणजे मिस्टर पण एकदा गेले होते आता चालून जायच हो मग गाडी करूनच आम्ही आमची उओमणी आहे आमची गाडी
हम्म हम्म हम् हम्म माझी पण आजी जायची पण तिला पण होत नाही आता वय जास्त झाले म्हणून पाठवतच नाही
होर
पण लांबचपर्यंत चालत जायचं होत नाही ना तेवढं असते गाडी पण नाही कुठं उग बाहेर जाताना उग पुढे आणि ते प्रॉब्लेम येते म्हणून मग नाही पाठवत
हो आणि आता गर्दी पण असते हो आता दोन दर्शन पण आपल्याला सर्व भेट बाहेरूनच बाहेरूनच पाया पडले आणि बारा महिने गर्दीच असत्या आम्ही आता दोन तीन वेळा गेलो आम्हाला दर्शनच भेटलं नाही.
नाही एवढी गर्दी असत्या तिकडं? मी नाहीच बघितले अजून मला नाही नाही गेलेच नाही नाहीच ना घायच आता
गर्दी असते भरपूर
गर्दी असते ह आता आणि काय ते गर्दीत काय काय व्हायला लागले ना परवा आणि धडकले ते काही ट्रॅक ट्रक काय तर पेगाने जाणारा
चांगलीचे लोक नाही झाल की जागेवरच मेलिक घेत काय करायचं होय होय तसभ बच का
त्यांना धक्का लागल काय होईल ते मग
आणि असं कसं गाडी मारतात लोकं काय माहिती
काय माहितीय आता गर्दी एवढी बघून पण अस
आणि त्यांनी तर घरापासून एवढे लांब गेल ते
हम्म दर्शनच नाही शेवटी मध्येच त्यांचं ते असं ऐकलं की मग जरा कस तरच वाटतंय ना ते कस जात्या बाकीची पण हा उघडच पण माणसं बघा की कसे असतात व्यवस्थित चालवणार तर व्यवस्थित पाहिजे ना जायचं जायचं एवढी माणसं बिचारी घरात सगळं
आणि आपलं आपण एक लांब ना जा जायचं काही नाही खरं गाडी मारते ना कसे मारत
मरतात होय ठोकतात हा जात जात रस्त्यावर चन्नाने हे काय नवीन झालं पाप अ वारी दर ह्या वर्षीच असतं काहीतरी ऐकायला मिळालं गेल्या वर्षी वगैरे काय नव्हतं चांगलं होतं सग तर रिंगण वगैरे चांगलं असतं तेथ मी काय याच्यावरच बघितले मोबाईलवर
हो आणि पण आम्
असं गर्दीत असं याच्या वारी वगैरे त्यातन गेला नाही ना कधी
नाही नाही
इतर वेळेसच हा हा. आम्ही नाही आमच्या तिकडे मम्मी ते सगळे घरातले बघितले मी एकटेच राहिले. जायचं कधीतरी एक दिवस.
वारीच्या वेळेस मी पण आजून गेले नाही पहिल्यांदा गेलते पंढरपूरला तेव्हा पण दर्शन झालं नाही आणि परत जता गेल तर तेव्हा पण दर्शनच झालं नाही असंच बाहेरून मग पाया कडून यायला लागत. आणि अनेकदा गेलतो तेव्हा तर एका एकादसच होती तेव्हा पण काय मग काय बाहेर न जाऊ आत असं एकदम आतमध्ये पण कधी जाण झालंच नाही एवढंच.
हम्म हम्म हम्म हम्म. बाहेरनच मग म इतर वेळेस जायचं जरा आणि वाांतच्या वेळे असते ते एकादस वगैरे असं सोडून जाय म्हणजे मिळेल दर्शन चांगलंय ना.
होय होय नाही आणि तिथं गर्दी कसते आओ. कायमस्वरूपी की नाही गर्दीच असते तिथं होय होय बारा महिने ते देवस ताना आणि देवस्थान पण असंय की नाही असं गर्दी भरपूरच असत्या
तेच हा हा हा.
ह आणि अ फार लांबून फार लो लांबून लांबून लोक येतात तिथ.
वाढीला पण लोक आता पौर्णिमाला आता परत दत्त जयंती पण असते ना आता डिसेंबरमध्ये असता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये असते वाटतो मग तेव्हा ल- लोक येतात की भरपूर लोकं येतात.
वाडीला आम्ही येतोय .
आम आमची पण फेरी इथून जवळ असल्यामुळे आमची पण फेरी सारखं असतं नी पौर्णिमेला आम्ही तर पहिली पौर्णिमेला पहाटे पाच वाजता जात होतो पाच वाजता पण गर्दी भर पुर असत्या. पौर्णिमेला.
हम्म हम्म हम्म इथं मी तिथलं ते स्वामी समर्थांचं मंदिरात ता एकदाच बघितलं बघा पहिल्यांदा.
हा मठ ना हा स्वामी समर्थन तिथं पण छान आहे छान केलं तिथं पण आता.
हो ते माहीतच नाही बऱ्यापैकी बऱ्यापैकी लोकांना माहित नाही अ तर असं म्हटलं की इकडे आहे चला तिथूनच तिथे जवळ आहे पण एवढं कोणाला माहित नाही. छान वाटतेय पण ती
होय नाही हा होय छान वाटते.
हम्म.
शांत वातावरण आहे नी असं.
वातावरण खूप मस्त आणि त्या स्वामींचं ते दर्शन घेतल्यावर तर खूप छान वाटते. एकदम छान वाटतं.
मग तुम्ही उपवासाला मग खिचडीच खाता काय दुसरं काय बनवून खाता मग.
खिचडीच की खिचडी पण मग आबू वडे असंच की काहीतरी दुसरं काही नाही वरीच काही नाही करत त्या दिवशी हेच की शाबूचेच की वडे.
हा आणि मग संध्याकाळी मग आता एकादस एकादच दिवसभर असते ना मग तुम्ही दुसऱ्या दिवशी हा मग रात
त्यावेळी मग वरी करायची वरी करतात ना त्यावेळी.
हा मग शेंगदाणे चामटी करता काय?
आमटी होय आमटी करू ना आणि वरी म शहिदा नच किऊ शेंगाची करन ते खोबर्या हची करत बटरची
ह हा म त्या.
बटाटािून मिर हा मिरची घालाची. मिरची जि बटाटा फोडणी द्यायची त्यात शेंगदा कूठ घालायचं मग दोन्ही मिक्स करून ते चांगलं लागतंय.
हा हा तेच नाही आणि एक एक ठिकाणी काय करत्यात माहितीय काय अ अ श हिचं बट
नुसतं शेंगदाण्याला शेंगदाण्यात मिरची घालून
हा शेंगदाण्याच कूट मिरची घालून जास्त दाट करून घ्यायचं.
हा आणि तेच फोडणी करतात नुसत.
हा होय ते पण छान लागते आमच्या इकडे पण तस वरील यचं भात मग काहीतर असं तिथंन काय खिद्रापूर जवळ आहे मग आम्ही हेलाच जातो खिद्रापूरला मग एखादस विचून सांगायच.
हम हम हम.
आम्ही श्रावणात पण जातो.
हा सारखं जान येणं होत असल.
हो नाही एवढं नाही आम्ही इथ आल्यापासून एकदा दोनदाच गेलो असेल. चिंद्रापूरला पण नाही बघितलंच नाही मीर सारखंदाहरणच नाही इथ. पण लांबच आहे थोडं थडं.
हम् हम् हम् मी पण नाही बघितलं त का अजून तर तू पंढरपूरला जायची इच्छा खूप आहे पण काय?
आणि टाइम आणि आपल्याला आपल्याकडे टाईम असतो तेव्हा काम असतात. मिस्टरांच तेन आणि त्यांना वेळ असला कि म आपली काही तर काय तर ठरलेलं असतय प्लॅन ह जायचं. होतच नाही परत मग आपल्या
खू आभासलं काय मी इतर वेळेस गेली खूप चांगले.
होय गर्दीत ते ऐकल्यापासन असं वाटायला लागलंय लोक जायचं बंद करत्यात.
बंद करते काय पण नाई बघितला ना ते ते तर पंग मुलग्याला घेऊन आहे का आई निघाली.
नेणार आहे मी पण नाही पण जरा स्लो मध्ये न्यायचं लोक जा पायी जाणार असतत गर्दी भर. पूर रस्त्या
असत्या ती माणसं कुठनं कुठ? थोडं थोडं थांबत थांबत किती वयस.
व्हय सांगलीतन इथन तिकड जायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे काय सांगा. आणि लोक पण कसं वृद्ध अस. त्यात काय त्यांना जर म्हणजे जरा गर्दी बघून जर स्लो मध्येच गाडी मारायची काय उगं आणि बस. काय धडकले हे केले तर एक थांबत नाहीत. तसच जातात पुढं लोक बघत सुद्धा नाहीत माग मागच्याना काय झालेय. कुठल्या कंडिशन मध्ये काय बघत नाही तसंच पुुढे निघून जातात.
जातात व्हय. अवघड झालंय सगळं हम्म.
बेकार आहेत आता कुणा कुणावरच विश्वास ठेवून चालणार नाही.
चालत नाही होय. शाळेत वगैरे मग ते वारीच वगैरे ते असतंय ना.
होय होय आता आषाढी एका हा आषाढी एखकादशीला आता हाय की मग
करतात त्या दिवशी व
काय हे धोतर. तेन घालून लावून द्यायचं त्यांना टाळ टाळ द्यायचं त्यांच्याकडं
छान वाटतय ते, एक दिवस सगळे असं.
होय होय. मुलींची जास्त हौस होत्या यात. मुलांच काही एवढं नाही खरं, मुलींचं कस साडी नेसून परत तुळशीचं, छोट तुळस कट्टा घेऊन जायचं, टाळ घेऊन जायचं. सगळं चालतंय मुलींना सगळं.
हम्म. खरं मुलांचं काहीच धोतर आणि शर्ट घातला की झाल आपलं. टाळ एक दिला की, निवांत असत्यात ती, त्यांच काय नसतच मुलांच.
नाही मुलांचं एवढं आव आणि कशातच आवरण एवढं जास्त नाही.
होय, नाहींच की.
तुम्ही करता काय? कॉल आता.
करते करते हां.